हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय.
हा येतोय बोला.
हा जेवला काय तुम्ही.
हो तुम्ही.
हा जेवले पाऊस वगैरे
नाही पाऊस वगैरे नाहीये तुमच्या इथ.
हा पाऊस चालूय जास्त. आमच्याकडे पुराचं पाणी वगैरे जास्त येतय ओ.
आ कुठणतून कुठनातून
मी.
हम्म.
आ. जवळच आहे तुमच्या तिथ. हॅलो.
हा बोला.
तेच म्हटलं आमच्या इथे दोन दिवस झाला पाऊस उघडला आहे म्हणून म्हटलं पाऊस आहे का विचारूया तुम्हाला तर
नाही आमच्या इकडे पण उघडलं दोन दिवस झालं.
हा हा. काय करताय आता.
ह् खा नाही आत्ता वस्ू तुम्ही काय करता.
चालुय की घरातली काम आवरायचं.
घरातले काम.
होय घरातली कामं करत हे पण काम चालू आहे.
पून झाले नाही घरातले गाव
आवरायचं आहे चालू आहे पाणी एक आलं नाही अजून पाणी आमच्या इकडे तीन चार दिवसांनी येतय ओ.
अच्छा रेग्युलर नाहीय आ आता रेग्युलर तर आलं पाहिजे पाऊस पडून गेल.
पाऊस पडून गेल्यानंतरच पाणी जास्त येत नाही कारण नदीच्या तिथंच चालू करायचंय ना ते हॉलतेन
हम् हम.
त्यामुळे येत नाही पाणी जास्त तुमच्या इकडे कसं पाणी वगैरे काय काय नाही निवांत हाय.
आमच्या इकडे पण आता एक दिवस पाणी येतोत एक दिवस नव्ह आता रेग्युलर येत.
हा हा. तुम्हाला कुठला काय पदार्थ वगैरे येतोय काय छान असा रेसिपी काय असली तर सांगा की.
तेक
हॅलो.
हा, बोला
हा रेसिपी वगैरे काय असेल तर सांगा म्हटलं, कुठला पदार्थ वगैरे येत असला तर
शी
आवाज क्लिअरी येईना तुमचा.
रेसिपी कशाची रेसिपी सांम तुम्हाला
तुम्हाला आता कुठली येते ती सांगा की.
मला.
रेसिपी सांगा नाही तर, तुमच्या इथं गणपतीचं वगैरे काय आहे उत्सम मोठ्या नसत काय?
काय?
गणपती, आणताय काय घरी.
आणते की.
हा, हा, आमच्याकडे काय नसते ओ ते, आमच्यात आणत नाहीत. नाही, आणत नाहीत.
हा, का
पण आनायचं नव्हतं, आता बघूया
आणायचं, चांगलं वाटतं घरात.
हा.
मी मोदक वगैरे करत असते ना असे घरात.
सगळं करतोय पण, आमच्यात गणपती म्हणजे घरात आणत नाहीत कधी ह्याच्या आधीच कधी कोण आणलं नाही.
हा तर राहत कुठे तुम्ही?
आं.
कुटे राहता?
अ, कोल्हापूर
अच्छा!
कोल्हापूरच्या जवळच आहे.
हम्, ह्, हो का?
आमच्या घरात म्हणजे, आता पहिल्यांदा आणायचं म्हटलं तर दुसऱ्यांच्याकडून घ्याय लागते नाही पहिल्यांदा. दुसरे द्या लागतात, म ते आमच्यात कधी कोण घेतलंच नाही हो बसवतच नाहीत कधी ह्, तुमचं जेवण वगैरे झालं काय?
जेणन नाही आता नाष्टा झाला, तुमच?
होय नाश्ता झालाय, आवरायच चालूय घरातली कामं.
हम् हम् हम् का नाता पा इ
आ.
पाघणता ना
नाशत्याला काय उपीट एक दिवस, एक दिवस इडली. आंबोळी सारखं चालू असते ते, मुलांना लागते. धपाटे, परोठा
अंबळी अंबळी करते, आंबळी म्हणजे?
डोसा.
अच्छा!
हा, तुमच्या डोसा म्हणतात काय?
हा.
हा आमच्याकडे आंबोळी म्हणतात, तांदळाच्या पिठाची करायची.
हम्, ह्, ह कस ते तांदळ दून वगैरेर तांदूळ जळून आणमून डायरेक्ट करत आहे
दळून नाही. आपलं मिक्सरलाच की लावायचं.
ह, हा, ह
तांदूळ, उडीद डाळ, पोहे आणि जरा मेथीदाणे घालून की नाही, भिजत ठेवायच रात्रभर दुसऱ्या दिवशी मिक्सरला बारीक करून लावायचं.
अच्छा.
हा छान होतात.
हो का.
आम्ही काही तयारपीठ वगैरे आणत नाही वो कधी.
ह ह बघायला पाहिजे.
हो करतेय करून बघा की छान लागतात ते पण
हम्म ह
तुम्ही काय करताय नाशत्याला.
नाष्ट्त्याला आणि नाष्ट्याला काही उपीट पोहे.
हा हा. जास्त आमच्याकडे धपाटे दही धपाटे मुलांना सकाळी
हा हा.
लागतेय.
हम्
आता पावसाळच्या वेळेस तर सळ सकाळ सकाळी गरम गरमच पाहिजे.
हा.
मग काय चालं आणि
अजून अजून का
हा हा आमचं पण सकाळ सकाळी गडबड असते दहापर्यंत. दहा अकरापर्यंत गडबड ती त ना मणी माणत असतेय.
हा.
जास्त अस बसचा ते ना आवाज येतोय.
बसचा.
बाहेर आहे का काय तुम्ही.
हा बा
आवाज जास्तच होतोय.
नाही ते खिडकीचा आहे ना
हा हा.
ह
पुराचं पाणी वगैरे येतय का तिकड
पुराचं पाणी पाणी पुराचं नाही आता पाऊस झाला तर तेव्हाच फक्त थोडं
आमच्याकडे भरपूर येते पाणी.
ह
हा पूर्ण अर्ध गाव पाण्याखालीच असल्यासारखं असतेय. एक चार दिवस पाऊस पडला तर केवढं पाणी आलेय
हो तुमच्या घरीच का
आच्या गावातल्या घरात येत होतो पाणी जास्त येत होतं मग ते आता आम्ही माळा ते घर बांधलय हम्म. तिथं नाही पाणी यत पण गावात भरपूर पाणी येते अर्ध घर बुडत होत ते
हा हा. या वर्ष नाही घग होऔसा
होय आज नाही काल नाही.
हम्
पावसाच एवढं हे नाही दोन दिवस उघड दोन दिवस जरी उघडला तरी पाणी कमी होते पूर्ण.
हा. तरी यावर्षी एवढ्या नाही पडला गेल्यावर्षी बराच झाला.
होय ह्या वर्षी नाही पण ह्या वर्षी थोडा पडून पण पाणी सगळीच राहिले सगळ्या भात.
हा का? अ. ह
तिथनं वस्ती हलवायलाच लागत पूर्ण अस.
हु
हजारभर लोकांची वस्ती आहे पाण्याखाली असल्यासारखंच ते पूर्ण हलवायला लागते.
हम्म हम्म हा.
परत पाऊस वगैरे ला के परत जातात परत इकडे येऊन राहतात असां आहे.
कोल्हापूरमध्येध्ये कुठे राहत. नाही ते हा हा हम
हम्.
अच्छा. हा मग आपल्यालाॅम
हा हां.
अ तो. येता क तम प.
आ.
येता का तु्ही तरीच.
बर बरं येतो की फोन करतो तुम्हाला येताना. तुम्ही या आमच्या इकडं पाणी पण बघायला.
हा
पाणी भरपूर आहे आमच्या इकडे होय.
आता काय चालूय?
त्या मला ते गावाला खूप जायच गावा. दोन तर् खवायला चालू.
मुलांची शाळा चालू झाली दंगा दंगा सगळा घरात असतोय दहापर्यंत दहा नंतर काय सगळं निवांत.
दोती ना.
दहा अकरा नंतर सगळे शांत होते.
आ.
दहा अकरा नंतर म्हटलं मुलं गेल्यानंतर सगळें शांत होते घरात. सकाळी सकाळी दंगा असतोय सगळा.
अ बारा ते पाच वाजते का सांग. आता पू दि. अच्छा आ राहतो का आमकडे बार का.
हा आमच्याकडे अकरा वाजता चालू होत्या पाचपर्यंत. पाच नंतर आणि घरात दंगा चालू क्लासला जायचं सगळं मग परत चालू असते.
हा. करतेस. मग. तुमचं काय करतात. हो का.
हा तुम्ही.
आम्ही ऑफिस भर.
हा
श्रीमंत
चालेल.
हो हो.
हा ठेव ते.